हा बोला.
हॅलो आवाज येतो का मॅडम?
हो येतोय येतोय तुम्हाला येतोय ना. मला बोला ना.
कमी येतोय तुमचा आवाज कमी याय लागलाय.
आता येतोय.
हा आता येतोय.
ह ह ह.
मी पण मागे दोन वर्षा पाठी माग ट्राय केलं होत जॉब साठी. पण त्याच्यानंतर लगेच प्रेग्नेन्सी राहिली ना. मग परत काही केलंच नाही लग्नच झालं कोरोनामुळे. कोरोनामध्ये.
त्याच्यानंतर राहिलच.
उलट चांगलं आहे मॅडम पटकन होऊन गेलं तर बरं असते माझं इथसंच झालं. दोन तीन वर्ष गॅप पडते ठीक आहे तो नॉर्मल आहे रीजचा.
नाही हो कराच होय.
पण एक ट्राय करत राहायच ट्राय केल्यानेेणं ऑप्शन्स क्रिएट होतात. आणि बरों करते
होय ट्राय करणार आता आणि थोडं मोठ हो उदे बाळ. करायच काहीतरी करायचं.
तोवर काहीतरी कशला तरी ऍडमिशन नेऊन टाकायचंणजे आपण फ मध्ये राहो ना कॉनफिन्स बाकी गोष्टी. टॉकिंग या गोष्टी व्यवस्थित राहतात. म्हणजे आपल्याला एकदम दुसऱ्या जगात गेल्यासारख नाही वाटत जेव्हा आपण जॉबला इंटरव्ह्यज वगैरे का करायला जातो ते ना.
हो यहो य.
हो आणि ते क्रॅक होण्याचे चान्सेस पण थोडे वाढतात असं. म्हणजे माझा एक्सपिरियन्स तर असा आहे. शिकल्यानंतर लगेच ट्राय केलं पटकन. बाकी काय?
काय नाही बघा निवांत आज उपवास होता. हो मग म्हणजे मी चहा घेतच नाही डेली हो. म्हणजे थोडासा घेतला ज रोज घेत नाही मी आता थोडासा घेतला उपवास असल्यामुळे.
हम हम हम.
हम्म.
मला रोज लागतो माझ डोकं दुखते ना.
ह अ ला. चहा.
मला रोज लागतो म्हटलं चहा. हो कारण की मला ऑप्शनच नसते ते एवढे एकदम मुलच सांभाळायची आणि माझ्या वर्गात आहे फिफ्टी स्टुडंट्स. हम्म दॅट ट्वेंटी टू किती आहेत गर्ल्स आहेत आणि उरलेले सगळे बॉईज.
बॉईज हा लागतेच चहा लागतो काही. एकाही जणांना प्रचंड आवडतो एकाही जण कमी प्रमाणात. तर काय काय जण काहीच नाही घेत असं पण
की तरतरी येते आणि फ्रेश वाटत आणि डोकोदुखी जी आहे ना स्कूल मधली ती बंद होते सवय तशी पडली ना.
हो. आणि काय! तुम्ही आता जेवणाचं स्वयंपाकाचं घालणार काय?
हो स्वयंपाकाचं करणार ना आता. वडे आणि
हम्.
भगर म्हणतो ना आपण.
हा हा माझे पण करायच आहे. थोड्या वेळाने करते बाळाला थोडं काहीतरी करणार.
हो हो हो तुमचं डबल ट्रिपल काम तुमची जॉईंट फॅमिली आहे का?
अ म्हणजे जॉईन जॉईन फॅमिली नाहिये आम्ही सासू सासरे मिस्टर. आणि दीर पण आहेत.
त्यांचं अजून लग्न व्हायचं आहे अं.
आमची सगळी जॉईंट अच आलि‌. इकडे राहणाऱ्यांसाठी सासू सासरे आले म्हणजे जॉईंट फॅमिली झाली.
हो तस म्हणताय काय‌. मला वाटलं पूर्ण असं.
हा हा नाही पूर्ण एकत्र इन द सेन्स ना तर एक तर वेगळेच राहतात ना आपले. फक्त जाऊ वगैरे जाऊ वगैरे एकत्र राहिलो की. आ?
तुमचे वेगळे राहतात का सासूर सासरे?
आमच्या इथे सगळेच वेगळे राहतात. सगळ्यांचे व्यवसाय वेगळे, काम वेगळी. जॉब निमित्त तर सगळे वेगवेगळे
हा हम्म, भारी आहे मग.
सगळे शेती बिती किंवा असं गावाकडे नाही राहत ओ. सगळे एज्युकेटेड आहे ना म्हणून ते तिकडे चांगले ते सगळे
हो हो.
वर्षांतून एकदा जायचो, ‌भेटायचो.
हा.
ते. गावाकडे लग्न बिग्न असली मग भेट होते.
काय म्हणला?
गावी लग्न असले की मग भेट होती म्हटलं. तोवर नाही तोवर इकडेच आप ला सुट्ट्या कुठे आणि सुट्ट्या पण नसतात ओ कोण देत पण नाही सुट्ट्या. मागून मागून थकायचं कधीतरी सुट्ट्या भेटतात. ते आपले पर्सनल काम भरपूर असतात, मग काय
जायाला लागतंयच.
आणि इथं आपणच एकटे असल्यामुळे सगळी जबाबदारी आपल्यावरच. मिस्टर पण कुठे दिवसभर बाहेर त्यांना सॅंटरडे संडे तेवढा टाईम भेटते.
हो हो हो. तुम्हाला संडे असेल?
सगळं म्हणजे थोडं जास्तच बघावं लागते आपल्याला. त्यांना काय येऊन जेवायचं, झोपायचं. आपल्याला घरातल आवरायचं नंतर स्वयंपाकाचं बघायचं, मुलाच्या अभ्यासाचं बघायचं आणि
हो आणि जॉबच पण बघायचं हो.
हो मी आधी क्लासेस पण घेतलेत, पण आता सध्या बंद केलेत नाही होतं आहे माझ्याने एवढं. प्रेशर जास्त आलं की मग प्रॉब्लेम. हम्म.
एक काय तर होतयच मग. मी पण घेत होते आधी लग्न आधी. क्लासेस मी पण लग्नाआधी क्लासेस घेत होते. मॅथ्स वगैरे, मग लग्नानंतर मुलं
क्लासेस काय दोन तीन मुलं आली तरी चालतातच. कारण की चांगली कॉलिटी त्यांना मिळाली की प्रॉब्लेम नसतो.
होय. मग काय एक तासभर झालं म्हणजे झालं. एक दीड तास.
दोन तास असतो क्लास कंपल्सरी हो.
नाही आम इथंतरी एक पाऊन तास दीड एक तास एवढंच घेतात.
हो.
हो.
नाही आमच्याकडे ना म्हणजे तुम्ही बसवून ठेवलं मुलाला तरी चालेल. पण पेरेंटसला असं वाटतं की दोन तास हा पोरगा तिथं च थांबायला पाहिजे. लवकर सोडलं ना मग अ कंपेरिझन होतील की हा क्लासमध्ये एवढा वेळ तुम्ही कशाला लवकर सोडता. शिकवलेला नाही बघणार. हा कितीही आपण आपण त्या मुलाला किंवा की किती करून टायमिंग जास्त बघणार.
हो.
त्यामुळे मग घ्यायचं अर्धा तास त्याला अभ्यास लावायचा बाकीचा करायचा. शिकवायचं त्याबरोच सॉम करून द्यायचं. असं करायचं आता परत विचार चाललाय करू म्हटलं . तर विचार केला जाऊ देत मरू देत आपला अजून परत आता बी एड
मग कधी करणार तुमची स्कूल कधीपर्यंत असते?
माझी मॉर्निंगला असते सेव्हन टू ट्वेल. म नंतर एक पर्यंत मी घरी येते नंतर मीटिंग असते कधी काय असते. आणि स्कूल पण दूर आहे ना हो आठ एक किलोमीटर आहे मंग ही यायला अर्धा तास लागतेच
हो हो.
हम्म एक वाजता बरोबर हो.
हां.
त्याच्यामुळे
टाइम मिळतो ना दुपारी नंतर तरी मंग.
मगजायला यायला अर्धा-अर्धा तास म्हणजे एक दीड तास जायला यायलाच गेला. बाकीचा तो स्कूल टायमिंग हा परत मीटिंग वगैरे असली की मग ती एक्सटेंड होतो टाइम अजूनन पण ठीक आहे दोन पर्यंत येता कची कामं आवराय ची आणि मग
म घरातलं आवरून जाता जेवण वगैरे करून स्वयंपाक वगैरे
आवरुन एवढं सकाळी सकाळी पॉसिबल नाही हो साडे सहाला निघावं लागतं ना. आणि उठून पण कि ती लवकर उठायच पाच वाजता म्हणलो तरी तुम्ही रात्री झोपायला तर मग दहा वाजता पाहिजे असं.
हम्म.
ते दहा वाजता झोपणं होतच नाही ना आपले कामच चालू असतात.
मग तू मग जेवणाच कसं कर तेय तुमचा मुलगा पण आहे ना त्याला
सकाळी स्वयंपाक केलेला असते ना भाजी पातीच डायरेक्ट पूर्ण स्वयंपाक मग तो तीन वाजता येते तोवर मी येऊन गेलेली असते मग नंतर वाटलं तर कुकर लावायचा नाहीतर स्नॅक्स फ्रुट्स असं असतं फ्रूट्स जनरली दुपारून फ्रूट स अंड मिल्क किंवा माझा चहा असं म्हणजे झालं की कॉम्बिनेशन मग काय. संध्याकाळ होते तो वर म स्वयंपाक .
हो हो हो.
हम्म थोडी चपाती तिथून आल्यावर वगैरे खातो त्याला वाटलं तर नाही तर नाही हो असं.
तेच म्हटलं सेव्हन टू ट्वेल वास कधी करताय म्हणत होते मी.
हम्म हम्म हम्म. सकाळी काही नाही होत फक्त स्वयंपाक होतो तिथून आल्यावर घर आवरायचो.
हो. तसंच व्हायला
हम्म याच्या पप्पा म्हणत होते बाई वगैरे लाव पण ते बाईच्या हाताचं ना म्हणत होते हे बाई लावून घे दोन तीन हजार गेले ते गेले तर म्हटलं नको ये बाईनं ती कसं काम करते मला ते आवडतच नाही ती. अे तिचं पटायला पाहिजे तसं नाही.
होय ती केली तरी आपल्याला आणि करायला लागणार.
आणि ते बाकी सगळं तिला आवरून द्यायचं बघा तिला सगळं भांड्या घायचं म्हणलं ना. तिला सगळं ते खरकट काढून द्यायचं आणि मग साफ केलेले भांडे मग त नु घसेल आणि हुईल त्याच्यात मला दहा मिनिटात दोन मोकळी होते.
हो हो.
असं वाटतं. स आहे.
आमच्यात आहे बाई भांड्याला हो हो संपताला.
हो एखाद ठीक आहे. एखादं काम वगैरे लावली तर पण ते काय माहिती पटतच नाही मला.
हम्म आमच्या अगोदर जी होती ती व्यवस्थित असत नव्हती ओके हा.
हम्म हम्म हम् मी इकडून करू का?
अ मेसेज करते मी हा. हा.
हो.